हॅलो हॅलो कुठं रा आणि आवडा
तुम्ही काम काय करता कपडे कोणत्या एरिया मध्ये
काय किती
तुम्ही काय करता मोट्या मोट्याची टुर्नामेंट करतो मी
ये झा यतेईत
अजून थोड टाइम पहिलेच चालू केली अजून एक पण खेळलो नही
खरी किती टुर्नामेंट होता
एक पण नाही
किती जणांसोबत होता
भडू तेव्हा सांगु तुम्हाला
केंव्हा खेळणार
ह जेव्हा तुम्ही इन्व्हिटेशन पाठवशाल आम्हाला
इनविटेशन कोन पाठवत
चार दिवस नंतर
कोण पाठवतस
एक माव नावाची मुलगी हे ती
अॅकडेमी का
हा माऊ इंटरनॅशनल क्रिकेट अकॅडमी
पण तुम्ही तर गोठ्या गोठया खेळताना
हा अरे मग गोठ्या गोठ्या तिकडे साईडला पार्ट आहे गोट्या गोठ्यांचं
पण मग क्रिकेट अकॅडमीत केव्हापासून जायला लागलं
अरे ते पार्ट टाम क्रिकेट खेळतात फुल टाम गोठ्या गोट्या चालत तिथं
अजून
अजून
अजून काही नाही चालू आहे जेवण काय केलं तुम्ही
जेवण बाकी आमचं
ह
तुमचं जेवन तुमचं जेवण
वरण भात भट्टी
वो हो
नाही ना मा
अहं
हो तांब रे.
हॅलो. घरी. ओके. अर्ध मी बरोबर. अरे घरी नव्हता ना तो. आलो फोन लाव. काय
हा मुलगा हाय तुला.
तुम्ही कोणत्या देशात राहता? कोणता प्रदेश.
गावाचं नावच परदेशये.
तुम्ही जेवण वगैरे काम वगैरे काय करतात, तुमच्या विषयी काहीतरी सांगा ना मला.
तुम्ही जेवण विचारताय काम विचारताय, जेवण रोज पलडत पण काम नाही पलटत ना.
काम काय करत ते सांगून द्या. अरे काहीच तर करत असतल तुमच्या जीवनामध्ये.
हा.
काहीच तर तुमच्या जीवन जीवनामध्ये काहीच तर करत असाल तुम्ही.
सकाळ उठायचं दात घसायच चहा प्यायचा दुपारी नाश्ता करायच रात त्री जेवण करायचं झोपून जायच झालं.
असं आहे का. टाईम भरतो,
ती मेग असते.
तुमचं फेवरेट जेवण वगैरे करण्यात काय ये?
तुमच्या घरात कोण कोण राहत?
हो पण
पानट टच ह
स तुम्ही कॉलेजला नाही गेले का?
ऍडमिशन झाला नाही म अजून ऍडमिशन जे पैसे मागताय ते पैसे नाही आहे द्यायसाठी.
बेरोजगार!
घरच्यांकडना पैसे नाही मागता येते ऍडमिशन साठी, म्हणून जात नाही कॉलेजला.
बेरोजगार, काम करायचे ना मग.
काम भेटत नाही, आमच एम आय डी सी लक लोकल हे थोडसं.
आमची एम आय डी सी
एकच इमानदार कंपनी होते ज्याचा मी पहिले आम्हाला जायचो संजय सोया. पा
आ
फोन वर बोल फोन वर बोल. तम्ही प्रिपेर केतात
म काता
आयडी काय आयडी द्या तुमची
लेव्हल काय आयडी ची?
नाही माहिती.
ग्रँड मास्टर किथे जाऊ गेले? औकात आहे काय तुमची जायची
होती म्हणून गेलोय ना!
मी पण गेलो होतो थोड थोडा जाऊ जाऊन परत घऊन गेल होतो.
तुमची तेवढी बी औकात न्हाय.
नाहीेये. आमचां एक को प्लेयर आहे पण.
ह
आर्मी बॉय नावाचा एम्पूरेऊन घेऊन रश मारत होतो माहिती आहे तुम्हाला?
नाही.
म ते
हो ह
मादी डाळ डाळ शिकायचं. चप्पल रे चप्पल
ह नाही नवासी नवासी कठ आहे
ेत
सगताय मकडे
एक्स्ट्रा